हॅलो.
हा काय करायलास?
काय नाही बघ जेऊन बसले. आता तू काय कराल्यास?
मी पण जेवून बसले बघ.
हम्म हं!
बसले म्हणजे, वरती फिरायले इथं.
हा हा..
हाय बघ बरी आहे. तू बरी आहेस?
हाय बघ निवांत!
हम्म!
आणि काय म? झाले की जेवन, त्यान आवरल साडेनऊलाच
ह हा.
हम्.
काय मग आज काय केली सकाळपासन?
काय नाही दिवसभर, होतो निव घरातच होतो.
हम्म, हम्म आज ऑक्याडमी
हम, नाही गेले नाही. ह
हा, हा
हम्म, व्हय आज निवांतच होतो. दिवसभर काय? ते पाऊस त्यात पाऊस एक दिवसभर झाल- चालू आहे. थोडा कुठे तर पाच दहा मिंनट, तुमच्या तिकडे होता काय?
होय बाई कधीपासून चालूय, आत्ता जरा थांबलाय.
आमच्या इकडं, दुपार सकाळी चालू होता. सकाळपासून नंतर जरा थांबला. त्याच्यानंतर एकटा कंटिन्यू दुपारी दोन ला चालू झाला. ते पाच साडेपाच वाजल्या तरी चालूच होता.
आमच्याकडे पण तसच झालं. दुपारी दोन वाजल्यापासून काय चालू झालाय, तो आतापर्यंत चालूच होता. कमी जास्त कमी जास्त होत होत.
अ तिथनं सा, साडेपाचच्या पुढे जरा कमी झाला! आणि सात ला म्हणजे आणि पडायला चालू झाला. ते आठ साडेआठ वाजले तर काय खाड नाही. आणि अजून पण पडायचं लागलंय.
हम्म, अजून पडा अलाय तिथं?
जरा, जरा, थेंब- थेंब
हा हा..
ह
इकडें काय नाही, इकडं गेलाय आता.
हम्म, थांबून थांबून पडा लागला इकडं हाय चालू. आता काय पावसाचा दिवस आहे. एक चार पाच दिवस पडणारच.
असू दे बाई पडू दे, पाऊस पाहिजे शेतीला ते
होय, आता पेरणी केल्या त्यांच्यासाठी पाऊस लागतोय पहिला.
होय, तुमचं काय असत शेतात?
आमच्या शेतात शेंगा घातले. परत त्याच्यात साईड तिला जरा, हरभरा घालते वाटत आणि कोथिंबीर आपल्या बारीक, रेग्युलर घरात भाजी व्हावं म्हणून तेवढं जरा जरा हा काळं बी वगैरे ते असतात ना आमटीला करता येयल ते ना, हम् कोथिंबीर, मेथी
हम्म हम्, मग घरापुरतच घालताय वे?
अ तेवढंच घरापुरंत घालते.
हम्म हम्म...
दिलेले असतात ऑलरेडी त्यांनी आणि दुसरं काय करतेस.
होय होय...
हो नुसता घरापुरत एवढंच, जरा जरा करायचं.
हम्म, हम् हम्म हम्म
ते पण घरापुरतं पण भरपूर होतंय अगं.
होय. होतेय भरपूर. तेवढच जरा झालं तर बास आहे.
कुनाल आणि आता आणि पावसाळ्यात आणि महागाई वाढत्या महागो आहे सगळं माळवं वगैरे.
हो हो. जर ते पाऊस जास्त झाला पूर वगैरे ते ना आलं तर सगळंच वाढते.
हेच की तीस रुपये. मागच्याच आठवड्यात आठवड्याचा बाजार तीस रुपये पावशरशिवाय काय नव्हता अ गं.
होय.
सगळंच आपलं बिनस् व बिन ते त्यांना ते परवडत नाही ने शेत पाण्यामुळ जास्त सगळं जाते वाहून.
आणि आता पाऊस कसं व्हालाय कमी जास्त व्हालाय ना त्यामुळे सगळं त्याच्यावर परिणाम व्हालंय.
हा ते कोथिंबीर तेन पिवळी वगैरे पडते्या.
होय. आणि जर एखादा ऊन जास्त एकदमच पडलं तर करपतय. पण कोथिबिरीला सहण होत नाही काय.
हम होय ती ना कोथिंबीरचे देट नाजूक असत्यात. जरा काय झालं तरी हे होते. आणि आता सगळ्यात जास्त भाज्या महागत्यात.
होय होय.
त्यांना त्याला पण तर किती वीस रुपयाला पंचवीस रुप
वीस रुपये ला हाय. होय.
हम्म. आता तेच कि मागच्या आठवडे्यात हा. काय म्हणलीस? आमच्या घरात
तुमच्या घरात कोण कोण असतंय? म्हंटलं.
आमच्या घरात मी, मम्मी, पप्पा, बहीण भाऊ आणि मी पाच जण आहे आम्ही.
हम्म हम्म. आज आजी आजय तेन कोण नाहीत काय?
नाही नाही. आजीआजा आमचे वारलेत.
हम्.
तुमच्यात कोण कोण असताय तुम्ही?
आमच्यात पण काय मम्मी, मी, पप्पा, भाऊ, का का काकू त्यांना तीन मुली आहेत. आजा-आजी
हा मग तस मग तशी फॅमिली आहे की आमचं पण काका काकू आहेत. दोन दादा आहेत. दोन वहिणी आहेत. एका वहिनीला दोन मुलं आहेत. ए एका वहिला एक मुलगा आहे. हम्. मग तसं आहे दहा-बारा. हा म्हणजे? त्यानी बस पलीकडे राहताय आमी अलीकडे राहतय. हम्म. म्हणजे लग्न वगैरे दादांच करायचं होतं म्हणून वाटणी करून राहिलेलं आहे.
हम्म. ते काय होतं याच आपोअप नंतर न वाटणी.
होय. एकत्र कुटुंब पद्धती आता कुठं होयच की एकत्र कुटुंब पद्धती आता कुठ्या बघायला मिळत्या जास्त.
नाहीत बघायला पण जरी किती पण चांगला असो तरी पण ते वाटणी करायलाच लागते कुटुंब वाढते ते लोकसंख्या जास्त होत्या घरात
आणि आता मेन विषय महागाई आणि वाढली
हा महागाई वाढल्या त्यात जरा आणि मतभेद होत्या लई काय काय असते
ह्याच्यात कनी एकत्र कुटुंब सर्वा्हाइव्ह करणं जरा अवघडच आहे
अवघडच आहे ना कारण का प्रत्येक जण प्रत्येकाच्या जागी बरोबर असते
होय की
प्रत्येकाला प्रत्येकाचा खर्च असतोय एकेकाला पटत नाही एकमेकांच
हम्म ती आधीची माणसं कशी जेमतेम होत जेवढ्याच तेवढं होतं पटवून घ्यायची
हम्म आणि आधी कसं असं हे जास्त नव्हतं ना चैणीच्या वस्तू जास्त नव्हत्या आता खर्च कमी झाला आणि चैनीच्या वस्तूत जास्त झाला
हा आणि लोक कस प्रोफेशनल राहायला होत भले स्वतः जवळ काय असेना नसे ना पण राहणीमान प्रोफेशनल पाहिजे
हा
आणि त्यान त्यानचात त्यात कर त्यांना ते कळतेच
होय होय काय कुटु एकत्र कुटुंब नसल्यालाच बर आहे उगाच एवढा सगळ्यांचं करत बसण्यापेक्षा आपल्या चार तेवढी केली की निवांत
हम्म हे तिकडे अस ती समजून घेणार अरे
समजून लय घ्यायला लागतेय ग त्यात. होय,
हा अंडरस्टँडिंग व्हायला पाहिजे ते दोघींच्या तरच ते
होय तेच की एकदम भरपूर समजून घ्यायला लागतय त्याला
एक वेळेस हे सारख तीस पीस करण्यापेक्षा च्या ऐवजी ण
होय आणि वातावरण सगळं घरातलं बदलते
हम्म
त्यापेक्षा ते कुणाला एकत्र कुणाच्या घरात ते एकेकाना बघायला अस लय भारी वाटते एकत्र कुटुंब असावं असावं. खरं ज्यांच असतयन,, ते त्यांनाच कळतय. हा तेच कि. हा ज्यांना असतय ते त्यांनाच माहित असतय तिथं काय काय असतय. ते. मग आणि काय म्हणतीस? तुझ कॉलेज वगैरे तर हो
हम्म हम्म.
प्रोजेक्ट वगैरे करायला लावतात, प्रॅक्टिकल उशीर पर्यंत असतात. त्या नोटस काढा, जर्नल लिहा. हॅलो.